तिघं हेय
हायती
हा म्हणलं आमच्याांकड आता बगा की
हां
तरी, तरी चार एक चार, आठ एक आठ, अठरा आणि सोळा
उवीस म्हणजे साठ धरलं तरी सहा एके सहा, सहा दोन्ही बारा, साय त्रिक अठरा. आणि पुढचं किती, पाचशे पा साय पंचे तीस इकोनिषे नव्वद म्हणजे दोन, दोन लाख रुपये एकरी, त्यात मग खर्च धरला तर, एक खरेदी होती ते बघा लाखभर रुपय
होय काय, एकरी ऊसाचं?
हो
फक्त लाख होतीतं
हो काय खर्च आहेच की म्हणजे टॅक्टर भेंती, भेंती बाकीचा खर्च
होय, होय.
होतय तेवढ एकरी किती एक लाख लयीत लई बघा एक वीस त्येच्यावर काय जात नाही.
होय काय
हो तुमचं, म्हणजे तुमच्या इकडं खर्च बिरर्च वजा करून किती राहतय?
एक पाच जरी निघालं तरी, एक दोन दोन पकडायचं हेच औषधाच वगैरे. औषधाच, गड्यांचं वगैरे
सगळं, सगळं म्हणजे टॅक्टर औषधं परत तुमचे मेंथे, हे ते परत हे
हा तेच की, दोन वजा करायचं त्यातलं
तीन राहत्यात व्हय
होयं
बरंच राहत्याती तीन म्हणजे?
होय, जरी चार निघाल तरी लिड तिड एक, ऐंशी पकडायचं
होय, चार निघाल तरी निम्मं सोडलं तर दोन राहत्यातच की
हां
निम्मं वजा केलं तरी तेवढं राहतयच की
हो
आता पाचच्या निम्मं अडीच, चारच्या निम्मं दोन काय झाले? दोन लाख म्हणजे दोन एककर झाले चार लाख.
होय.
आमच्याकडे एवढं नाही बघायला तर दोन एकर एकदाच मिळुन अडीच लाख रुपये त्याच्यावर काय हात येत नाही.
नाही ना.
अ कारण जमिनीत पाणी लय साटून राहतं ना.
होय.
असा विषय आणि अस ते लई काळी माती पाणीलाय ओढून ठेवते धरती निचरा झाला पाहिजे हम्म.
हा हा. हा हा हा हा.
तुमचं लग्न विग्न झालं असला? शिफ्ट विफ्ट झाला असशीला की?
ह. अजून नाही अजून एक मंथ. एक मंथ म्हणतो एक, एक, दोन वर्ष.
एक दोन वर्ष जातील सेटल व्हायला?
होय अजून.
हा हा म्हणजे तस वरच्यावर ओव्हरऑल बघाय गेलं तर आहेच की.
होय.
हा.
बाकी मग विशेष?
हाय आता विशेष काही नाही. आपलं हाय म्हणजे चाललंय बघा. असा विषय आहे.
मग काय हिला. विजय गुरुवांना काय म्हटलं मग?
काय नाही बाघा त्यांच्यावर आमचं बरंच काही, काही इकड, तिकड लई विषय हाय ते इकडचं ती त्यांच्या कामात सांगते बा असं, असं कामाचं आहे आज असं आहे.
ते काय स्टोरेजच आहे तेे स्टोरेज वगैरे आमच्या इथंच आहे गावापशी जायचं ह्यांच.
होय काय?
स्टोरेज ला वर्किंग ला जाते.
हम्म, हम्म.
जॉबला.
हम्म, हम्म.
ते इथली इथना म अस जवळ आहे त्यांचं गाव लयी एकदम जवळ आहे.
होय.
एकदम. आम्ही कराडला, कराडला माझी चुलत बहीण दिली आहे.
हम्म, होय काय कुठल्या भागात?
अ कराडला, एवढं एक्झिट माहित नाही ओ. म्हणजे कराडमध्येच दिल्या.
हा हा हा, म्हणजे तरी कराड आता कसंय, कराडात पण बरेच ठिकाणं हायत ना.
हो. कराडला आम्ही आलतो, कराड वरून गेलतो ना ते आता पुलाचं तेन काम चालूय बघा ते. मोट्टं हायवे
नाही नाही मग तुम्ही नाही नाही नाही, इकडे बाज म्हणजे सिटी बसनं पण जरा बाजूला सिटीत कुठल्या राहते,, तुम्ही कुठं म्हणजे कुठं आल्याला, कुठं सोडाय गेला काय?
आयला एवढं आठवत नाही ओ.
कराडतनं तुम्ही आला आशिला तुम्ही तुमचा तो तासगाव रोड मार्गे आला आशिला हाय ना.
हा, पाल्या वगैरे, कराड वरूनच जातय.
हा हा हां, मग तुम्ही दिदीला सोडा बीडाय गेल्याल त्यो असं मेन हायवेच्या रोड वरनं येऊन फुढं कुठं गेल्याला का?
नाही नाही ते पण काय नाही आठवत एवढं म्हणजे आता आम्ही ब लेटेस्ट मध्ये आहे ना पालेला गेलतो बघ कराडवरून. पूल वगैरे बांधायच चालूय बघा. तिथून कुठं तुमचं म्हणजे घर हाय?
मला कराडतंऽ, तुम्ही कधी नटराज टॉकीज बघितलीय का?
नटराज टॉकी,,, सिटीत आहे का प्रॉपर?
नाही नाही सिटीत नाही,, सिटीच्या आली कडं मलाकापूर माहिती हाय?
मलकापुर हां
मलकापूरच्या म्हजे म्हजे असंच, म्हणजे हा मलकापूरच्या बरोबर असं जरा भायरच्या साईडला.
होय काय.
हो, कराड तसं लल लाम नाही आम्ही कराड आमच्या घरापसनं म्हणजे मेन सिटी पडत्या तीन किलोमीटर
हम्म मग काय जवळच
हो, म्हणजे सिटीपसनं जरा लांब ओ. मेन सिटीत जरा म्हाग पडतय ओ सगळंच. असा ईशय हाय.
तुमासनी म्हणजे ह्यो टास्क, म्हणजे कोणी दिलं हे म्हणजे
अ तुमाला म्हणलं नाही का मी, ह्याला जातो बघा क्लासला इंग्लिश स्पीकिंगच्या, ते मी म्हणत हूतो बाबा एका मित्राला
हां.
की आरं बाबा तर दीडशे रुपय म्हणलं तेल टाकाय गाडीत पैशे नाहीती न असं न तसं बोलणं चालल्यालं ते एक जोडदार म्हणला, अरे म्हणला मग ते ऍप आहे की असंतस, मग त्यनं सांगितलं मला नदी एवढा वळखीचा पण नव्हता माझ्या.
हा हा हा.
मग झालं मग. होय मग तिथनं सुरुवात हाय, आत्ता चार दिवस झाल बघा मला हम्म कळलय. होय, अवो लय लेट कळालय आपल्याला.
होय.
तरी तुम्हाला एक महिना आधी कळालय.
होय, होय.
मला आत्ता कळा लागलय बघा, ते ऍप बंद करायला लागल्यावर कळालाय आत्ता या चार दिवसात.
मला एक तीन चार महिने तरी माहिती आहे बघा, तीन तीन महिने त्याच्या हा त्याच्यानंतर तर आलेला आहे हे. तेच्या पहिला आलेला आहे.
होय तुमच्याकडच्या भागातली बाबा लय जणी हायती. आणि त्यांनी लय आधी पासून चालू केलेय.
पुर आमच्या भागात पण हायत भरपूर.
विषय काय सांगतो की तुम्हाला, तुमच्या भागातल्या माणसांनी एवढी पुढ हायत.
हं, हं.
म्हणजे एवढं काय काय टास्क घेऊन पुढे गेली ती कणी. त्यांनी दिवसाला तीन, तीन हजार रुपये कमवलेती.
होय, होय, होय फास्ट.
मला कळालं तोपर्यंत ही लई पुढायती, यासन गाठण म्हणजे आता अवघडच आहे.
अकाउंटला सात, आठ हजार, सहा, सात आठ हजार आलेलातय पैसे.
हो तर.
होय.
हायती हायती बघा तुमच्यातली लय जन हायती. बाकी काय म्हणताय.
काय नाही बघा तुमच्याकड.
होय.
आत्ता किती झाले तुमचे कॉल.
आता बघा की मगाशी झालेले सोळा, आपल आपले किती कॉल झाले.
आपल दोन दोन झाल की आता. ह्याच बेनिफिट म्हणजे आता तुम्ही मला कॉल केला आहे ना
हम्म.
तुम्हासनी किती भेटतेती याचं, आता तुमासनी किती भेटत्यात एका कॉलला.
ती ती काय म्हणल्याती की आता मी कॉल तुम्हाला केला, आणि तुम्ही माझा कॉल उचलला ऐकताय तर तुम्हाला ऐंशीे मला शंभर आणि तुम्ही मला केला आणि मी ऐकतोय, म्हणल्यावर तुम्हाला शंभर मला ऐंशी.
असय व्हय, वीस-वीसचा डिफरन्स आहे फक्त.
होय, त्याता आता नवीन नियम काडायला लागलेती, ॲप्लिकेशन वर लय झालेती. मग ते तुम्ही किती महत्वाचं बोललाय किती किती बोललाय.
हा हा तसं द्यायला लागलय आता म्हणजे किती तुम्ही बोललाय व्यवस्थित किती काय काय कोणता विषय ठेवून टॉपिक आहे व्यवस्थित, काय बोललाय टाईम वजा करून तेवढंच पैसे देणार असाय ते.
हो, आता असंच करायला लागलं. हो पण जे पहिली होती का नाय
हां, पहिल्यांदा पेमेंट भेटले भरपूर.
ऐका की सांगतो पहिले जी होतीत का नाय
हां
त्यांच असा विषय आहे की तवा दोनशे रुपये रेट होता. नवीन नवीन आलय एक, हो एका कॉलचं. आता आलय शंभर वर, त्या शंभर मध्ये पण
आता तर काय पंचवीस तीसपर्यंत असतील माझ्या मती. पन्नास पंचवीस, तीस किंवा पन्नासच्या आतच पैसे देत असणार हायत हे.
होय.
आलाय बाय कसं तरी करायचं. घालवायचं न टाकायचं ह्यो टास्क पुरा करून जेवलो की टास्क पूरा करून बघा ह्या ॲपध्ये यायचं आधी. मग थांबा मी करतो कॉल आता, झाले पुढे. हो, बरं, बरं जेवणार हाय काय?
हां, आता जेव
चालतंय, चालतंय हा जेवा, जेवा जेवून झाल्यावर फोन करा. करतो तुम्हांला.
बरं, बर चालतंय बघतो एक दहा फोन करतो तुमास्नी लगीच. जेवण झालं की? हां.